हा म्हटलं काबर करून जाणार नाही कॉलेजवाले
नाही तस नाही कॉलेज आले ना तुम्ही तिथं लागत प्रेझेंट प्रॅक्टिकलला याला ते दर असं लेक्चर राहत त्याला अटेंडन्स लागती ना
मी हजेरी लावून गेलो होतो
नाही तसं नाही ते बसावं लागत ते अटेंडन्स कवाही घेऊ शकते असा विषय आहे कॉलेज मधी तुम्हाला लागतच म्हणजे लागतच मग तुम्ही नाही तर मग एक काम असं करू शकता आपलं येवल्याला त कॉलेज आहे पाह सनडी
हा
त्याला बाहेरून ऍडमिशन घेईल चालत ना
हो चालत.
ह मग तुम्ही ते करू शकता. तिथं ऍडमिशन घेऊ शकता. आणि बाहेर बारावीच्या बेस कुठं बाहेर जॉब पाहू शकत्या.
बारावीच्या बेसवर कोण घेत नाही हो आता सध्याच्या
घेत. आता तुम्ही समजा नाशिक मध्ये कुठं इंटरव्ह्यू देऊन पाहायचा.
कसला इंटरव्ह्यू नेमक मला कशावर घेतील.
बारावीच्या बेसवर काही किंवा ऑनलाईन इन्स्टाग्रामवर तुम्हाला कळत असेल ना. न्यूज किंवा काही येत ना.
हो येतो पण बारावीचे बेस मग ते मला काय विचारतील. त्याला कॅम्प्युटर क्लासेस व्हायला पाहिजे. तेवढंच नाही
नाही ते कम्प्युटर तसं काही नाही. तुम्हाला बारावीचे थोडेफार प्रश्न विचारतील. आता असे भरपूर सारे जॉब आहे. बारावीच्या बेसवर होत्या.
हा का
हम्म किंवा मग तुम्ही असंही करू शकता एक दीड वर्ष म्हणजे केलं तुम्ही एस एन डी कॉलेज ला मेकॅनिकल रेग्युलर मग एक वर्षानंतर तुम्ही बाहेरून टाकलं. आणि मग केलं. तसही चालतं.
हो का
हम्म आता ते तुमच्या याच्यावर आहे. तुम्ही कसं करता ते.
हो का
हो पण जर मेट लाव तस म्हणलं तर जमणार नाही. कारण की मेट कॉलेज अस अटेंडन्स ते स्ट्रिक्ट आहे. त्याला तर तुम्हाला कंपल्सरी आता हे करावं लागते.
हो का
हम्म
काय कॉलेजचा टाइमिंग काय?
कॉलेजचा टायमिंग समजा आता डिग्री वाल्यांचा दहा ते पाच राहतोच.
एवढी का बरं जिरवित्या.
नाही एवढी काही नाही. ते आता तुम्हाला वाटत. पण मग एकदा सवय झाली का मग होउन जाती सवय का नाही. सगळे मित्रन ते राहतय. इतक्यात टाइम जातो. आणि जर असं दिवसभर रूमवर बसायच म्हणाल्यावर लयी बोर होतं रूमवर.
हा का
हम्म आता ते कॉलेज असल्यामुळे एवढ काय वाटत नाही.
ह का
हम्म
बर बर काही शिकवन कोणत्या भाषेत शिकवतात. इंग्लिशमध्ये का मराठी
मराठीतच शिकवित्या. मराठी ते इंग्लिश सगळ चालत. मधून मधून हिंदी पण काही वेळेस कोणाला समजलं नाही तर.
हा का
हम्म
किती नाशिक मध्ये किती नंबरला येतात.
आता असं पाहिला गेल तर नाशिकमध्ये मेट कॉलेज हे दोन नंबर येत. पण मग आता आपल तेे केबीटी कॉलेज आहे ना
हा
ते ऑटोनॉमस केल्यामुळं आता ते दोन नंबरला यायला लागलं. एटोनॉमस के एऍटोनॉमस म्हणजे कॉलेज जे आहे ना ते स्वतः पेपर काढित किंवा काही निर्णय असतय ना ते कॉलेज स्वतः घेत. आणि तसं आमचं मेटचं कॉलेज पुण्याच्या अंडरमध्ये येतं मग ते पेपर ते काय असेल ते सगळं पुण्यातून येतं ना
स्ट्रिक्ट राहतं का कॉलेज?
कस नाही आताच काही नाही एवढं नाही राहात. नाही तर म ते ॲटोनॉमस नसल्यामुळे तो कॉलेजचा नंबर तीन नंबर येतो. नाही तर ते केक वॅक नंतर मेटचा नंबर होता.
अच्छा अच्छा.
हम्म. ते नेमकी केबीटी ऍटोनॉमस असल्यामुळ ते दोन नंबर आलेय आता.
हम् हो का.
हा.
बरोबर.
तुमचं कॅप राऊन काय अजून?
पंचस चोवीस लाई.
चोवीस पंचवीस लाय का बर. तुम्ही त्यावर युट्युब वती व्हिडिओ पाच जा कशी भरायचे काही चुका नाही करायच्या
हो हो बघत जाईन.
युट्यूब ला बघा जा वरून ते टीएफ डब्ल्यू एस चा फॉर्म का उभरायच रात ते हो पाच जा. युट्यूब वर भरपूर चालय असं तुम्हाला शिकण्यासारखं ते बघत जा.
हो ह.
हम्म लागल ती माहिती भेटत जाईल.
ह् बरोब का डीप्लोमा करू सरळ.
डिप्लो नाही तुम्हाला आता एवढे सिटीला चांगले मार्क आहे तुम्ही डिग्रीच करा.
डिग्रीच करू का?
हम् डिप्लोमाच्या मा्ग लागूच नका तुम्ही.
बरबर.
चाण की तुम्हाला चांगले अरख तुम्ही डिग्री केली पाहिजे.
ह ना. बर इड एस एन डी कॉलेजला प्लेसमेंट हाय म्हणत्या. तेत पेमेंट कमी भेटता एवढंच.
हा मग ते आता जवळपास सगळीकयचे पेमेंट स्टार्टिंग ला कमीच राहतं. अज स. तुमचं तुम्ही जस म्हणजे वर्ष वाढत जाईल तशी पेमेंट वाटत जाईल तुम्हाला. किवतुम हम्म. जस एक्सपिरियन्स वाढत जस समजा तुम्ही असं करू शकत्या. आता तुम्ही समजा कॉलेज झालून तुम्ही प्लेसमेंट लागली कमी हजार म्हणजे कमी पैशात समजा वीस पंचवीस हजारात वीसच्या खाली तर जवळपास कोणाची लागत नाही - पण मग समजा वीस पंचवीस अशी काही लागली. तर तुम्ही म्हणजे त्या कंपनीत एक वर्ष काढू शकता ना.
हो.
मग तुम्हाला एक्सपिरियन्स भटले होते सर्टिफिकेट देत एक वर्षाचा मग त्या एक्सपिरियन्सच्या बेस वर तुम्ही दुसऱ्या कंपनीत इंटरव्यू द्यायचा जेणेकरून मग तुम्हाला लवकर उचलताना जास्त - पेमेंट आहे त्या कारण की तुमची डग्री व राहती तुम्हाला एक वर्ष एक्सपिरियनस राहत अन् त्याचा सर्टिफिकेट मग ते त्यांना कळून जात की यांनी कंपनीत काम करेले कस काम करते याला माहिती आहे याला जास्त शे याला जास्त शिकवायची गरज नाही पडणार हा लवकर काम त्याच ते स्वतः करील. मग त्याच्यामुळे ते कळत आता आम्ही मी इंटर्नशिप ला जातो ज्या कंपनीत त्याच्यात एक येवल्याचा माझे मुलगा आहे तिने इलेक्ट्रिकल कलेली डिग्री तो एस एन डी कॉलेजलाच होता. तो ते म्हणजे तो माझ्याहून मोठा आहे.
हा
ते डिग्री वहिले ते इलेक्ट्रिकल दि एस स एनटी काँलेजला
नाही त्याला काय नेमके पेमेंट यते?
हा नाही मग त्याची डिग्री वईल तो जॉबला ये. त्याला दुसऱ्या कंपनीत जायचं होतं पण मग तिंथ एक्सपिरियन्स लागतो ना. मग ते एक्सपिरियन्स नसता त्याला म्हणून मग तो आता त्या कंपनीत मी ज्या कंपनीत जातो त्या कंपनीत काम आला आहे वीस हजाराने.
कोणती कंपनी आहे तुमची?
म्हणजे अे आहे टेक्नॉलॉजी का महिंद्रा म्हणून मी. हा म्हणजे महिंद्राच्या अंडरमध्ये ये टायप करायला अस समजा.
प्लेसमेंट देते का?
नाही तस नाही. ते प्लेसमेनट
सॉरी म्हणजे परमनंट करते आसं.
हा परमनंट करीत असेल. पण मग ते त्याला दुसऱ्या कंपनीत अप्लाय करायचंय ना जॉबला. मग त्याचा काही एक्सपिरियन्स नव्हता म्हणून त्यांनी त्या कंपनीत वीस हजारांनी जॉब करतोय. मग एक दीड वर्ष झालं का तो जॉब सोडणार आहे.
हो का?
कारण मग त्याच्या एक्सपिरियन्सच सर्टिफिकेट आहे मग दुसरं मग दुसऱ्या कंपनीत अप्लाय करेल मग त्यांना ते त्यांना कळून जात यांनी काम करेल याला लवकर अडप्ट करेल असं
त्याचा कॉन्टॅक्ट नंबर होऊ शकतो कॉन्टॅक्ट होऊ शकतो का माझं?
नाही त्याचा नंबर तर माझ्याक नाही.
गॅस होता
बरं घ्यावं लागेल मला पाहावं ला. म्हणजे तुम्हाला काय करायचंय पण?
माहिती काढायची कॉलेज कसे?
कोणतं एस एन डी कॉलेज? हा हा बरं तुमचं कोणी नाही तिथं दुसरं मित्र?
मित्र वगैर हाय पण न एला न ना बी टेक ला नयी.
म्हणजे एसएन डी मध्ये बीटेक आहे का?
इंजिनिअरिंग बीटेक मध्येच येत ना?
बीटेक मध्ये येतं बीई मध्ये पण येतं.
हो मग बीटेकच पाहीजे ना उपयोगात.
बी टेक अन बीई दोनही सारख्याचे. हम
काय म्हणत्या?
आलो बीटेक आणि बीई दोन्ही इंजिनिअरिंगचे दोन्ही सारखेच राहत
हो पण जॉब कशात आहे जास्त आहे बीटेक का बीड?
जाँब असं म्हणलं तर दोन्ही याच्यात सारखेच पण मग माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू बीई मध्ये चांगले
बी टेक पेक्षा बीई चांगलंये का?
हा म्हणजे दोन्ही सारखेच आहे पण मग आता मला बीटेक मध्ये एवढी माहिती नाही. पण मग बीई मधली माहिती ना म्हणून बीई मधलं सांगतोय.
बर बरं उद्या त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या ना मला सांगा हो स्कु स्कुल नाही येल कुठ जाईल नाल अस नय ऐना नय ऐ
त्याचा नसला मग दुसऱ्याचा दिलावर चालेल का
हा एस एन टी कॉलेजला होईल तो
म्हणजे कॉलेजला बईल नाही पण मग तो आता माझ्या संघाच आहे पण कॉलेजला
पण् नाही नाही एस एन टी कॉलेजवाला
हा ना एस एंटी कॉलेज लाच आहे पण म्हजे तू एज्युकेशन घेऊ राहिला आता सध्या
कुड या सेडिला का
हम्म
बाहेरणून जॉब करतोय का
नय जॉब नाही कररी ते रेग्युलर कॉलेज एस एन डी ला चालूच
हा कोतो ओये बेटी टेकयलाच च ऐका
ह बीटेक ला हाय का नाही माहिती पण म एस एडी कॉलेज ला
इंजिनिअरिंग ला हाय ना पण तो
हा
बर बर कराव र दसत कॉल थांब अजून ह
काय म्हणतो
हो वीस सेकंंद बाकी दुसरा कॉल करास
त्यांचा मी उद्या परवा नंबर शोधून म्हणजे माझ्या का नाही आता पण मग कोणाकणतरी घेऊन तुम्हाला देतो
उध्या पर्वा मजे उत्याच करा
हा बरं ते उद्याच करतो
मग तेच माहिती भीती काढायला मला लागली
हम् नाय तर तुम्ही जाऊ एखा दिवशी जाऊन पाहिजे ऐसेनडिला
आ ते येस परत कॉल करा मी बोलतो
बर बर करतोय एक मिनिट